सखी
ह छान! आहे
अच्छा! जेवण झालं तुझ?
अ नाही इतक्या मॉर्निंगला जेवण नसतं ब्रेकफास्ट होतं
ओके मी काय निम आम एवढं जेवण झालं आमच्या इकडे ना लवकर जेवण करून घेतात आगं
अच्छा अच्छा
म्हणजे माझ्या घरी कसं असतं की उठल्यानंतर आधी पटकन आंघोळ वगैरे करा काहीतरी एक न्याहरी म्हणून काहीतरी खा ते झाल्यानंतर थोड्या वेळाने जेवण करा आणि दिवस सुरू करा त्याच्यामुळे मला लवकर उठायला लागत सगळं बनवायला लागतं आणि मग होतो आम्ही फ्री आनी बरं का तुला सांगू का जेवणात पण मला खूप अशा व कि वगैरे ह्या गोष्टी मला म्हणजे आधीपासून होत्याच मला पण आता बघ ना युट्यूबला आपण बघ तो वेगवेगळ्या रेसिपीज बघतो आणि मला ना एक दूरदर्शन वरती स सह्याद्री म्हणून एक कार्यक्रम लागतो बघ बघ तू बघत होतीस ना आपल्या आधी बोलणं झालं होतं बघ तू पण बघायचीस तो तर तो जो प्रोग्राम आहे तर तो मी आ अजून पण बघत असते आणि त्याच्यात ज्या वेगवेगळ्या अं क्षेत्रातल्या महिला येतात अ त्या त्यांचे अनुभव कथन करत असतात आपल्याशी त्यानंतर त्याच्यातच एक यॅप तिसोड होता अं त्याच्यात ह्या आलेल्या होत्या अम आहार तज्ज्ञ होत्या त्या आणि त्याने एवढी छान माहिती सांगितली आहाराबद्दल की दैनंदिन आहार आपला कस अस असायला हवा सकाळच्या जेवणात काय असायला हवं दुपारच्या जेवणात काय असायला हवं हो हो तेच ना अ त्यात त्यांनी असं सांगितलं सकाळचा जो आहार आहे ना तो तो राजासारखा असायला पाहिजे अ राजासारखं इन द सेन्स सकाळी जे आहे तर त्यात तुम्ही अं भाक-बाजरीची भाकरी असेल आता हे पण डिपेंड्स ऑन तुम्ही कोणत्या भा हगत राहतात आता जर सपोझ अ मी ज्या भागात राहते ना आता माझ्याकडे कसं लहानपणापासून अ बाजरीचं उत्पन्न जा घेतलं जातं
अच्छा
तिकडे फारसं घेतात गहू पन पण मग लहानपणापासूनच मी बाजरीची भाकरी खात आलेली आहे सो मग ह्या एरियात मी राहते ना तर मग मी बाजरीची भाकरी खाल्ली पाहिजे बाजरीच्या भाकरीसोबत आमटी कालामडून खाता येतील अशा भाज्या वगैरे
अच्छा म्हणजे तुमचा जो एरिया येतो तो विदर्भ साईड येतो ना
अ नाही नाही एरियाचं नाव घ्यायचं नाही आपल्याला. तर तत हा तर मग अस अशा पद्धतीचा असायला हवा आणि कसं होतं सखी तुला सांगू का? ज्या त्या आहारतज्ज्ञ ज्या होत्या ना अंम एपिसोड मधल्या. त्यांनी जे जे काही सांगितलं ना ते अगदी लहानपणापासून मी बघत आले होते म्हणजे मा माझ माहेरी हा अशीच दिनचर्या होती पण काय झालं सांगू का तुला आता आपण जस हे आधुनिकतेकडे जातोय आपण मग मुलं कशे बघतात पिझ्झा बर्गर आणि आपल्या भारतीयांना काय सवय सांगू का तुला आपण ना दुसऱ्यांचं अनुकरण जास्त करतो
अच्छा मग तुम्हाला जे सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला अशी कोणती पद्धत आवडली म्हणजे खाण्यापिण्याची आणि तुम्ही काय फॉलो करता त्याच्यामध्ये
हो एक हॅलो हां बोल ना
हा त्याच्यात ती तुमची जी दिनचर्या आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आवड कोणती म्हणजे खाण्यापण्याच्याच्या कोणती हॅबिट आवडली म्हणजे कोणती आवड? तुम्हाला त्याच्यामध्ये सवय लागलेली आहे त्याच्यामध्ये सांगली
त्यां सांगितल्यानुसार का आम्ही जे फॉलो करतो त्यानुसार
हा हि तर मला एक थोडस सांगायचंय आपण याच्यामध्ये पूर्ण शुद्ध मराठी बोलायचं
ह तसं काय नाहीय त्याबद्दल नंतर बोलू आपण हा ओके तर तू तुझा कसा आहार आहे ते सांग मला आता मी सांगितलं आता माझा
अच्छा! अ ऍक्चुली मी, खरं सांगायचं तर मी हेल्थ म्हणजे आरोग्याविषयी मी खूप जागरूक मी माझी दिनचर्या सुरु होते सकाळी म सकाळी साडेपाच वाजता. सकाळी मी उठते आणि आम्ही सकाळी फिरायला जातो. साडेपाच ते सहा अ नंतर आल्यानंतर थोडंसं अ ध्यानधारणा म्हणजे ध्यान करणे वगैरे येत ते करते मी थोडं फर नंतर आवरायचं असतं कारण मला ऑफिसला पण यायचं असतं मी नोकरी करते त्याच्यामुळे मग मुलांचं पण आवरायचं असतं मुलं शाळा काॅलेजला जातात त्याच्यामुळे दहा वाजेपर्यंत स्वयंपाक वगैरे करून आंघोळ कपडे सगळें धुवून फरशी वगैरे बसून मी माझा आवरून ऑफिसला येते. डबा घेऊनच येते. अ मी पावणे दहा पर्यंत बाहेर पडते. गाडी नेते माझ्या आणि दहा ते सहा मध्ये टायमिंग असत मग दुपारीला, अ जी जेवणाची टायमिंग असते त्यावेळेस डबा खायचा. आणि संध्याकाळी सहा वाजता नंतर घरी जायचं घरी गेल्यानंतर मग रोजं रुटी स्वयंपाक करणे वगैरे थोडंफार काम असल तर कम्प् फरवारी काम करणे मुलांचा अभ्यास वगैरे बघणे त्याला थोडंसं मदत करणे
हा अगं! मला तर हम् हम् तू घरी किती वाजता पोहोचतेस? मग
मी घरी सहा साडेसहा ला माझं ऑफिस उठलं क मी सात पर्यंत घरात पोह पोहचतेकधी कधी साडेसात ला पण पोहचते.
हा हा हा
मध्ये कस होत की जी अ हऊस वाईफ असते म्हणजे घर काम करणाऱ्या आणि प्लसनोकरी करणार त्याच्या मध्ये त्यांना दोन्ही भूमिका निभावायच्या असतात. एक तर तुम्हाला घरकाम पण बघायचं असं घर पण सांभाळायचं असतं. प्लस तुम्हाला नोकरी पण सांभाळायची असते हे दोन्ही. टास्क त्यांच्यासाठी असतात आणि ते त्यांना उत्तमरित्या पार पडायचे असतात आणि ते मी, डेफिनेटली म्हणजे कन्फर्म सांगायचं तर मी व्यवस्थित करते ते दोन्ही हा सगळं मॅनेज करते सगळं पूर्णपणे. आणि मुलांचा अभ्यास घेत, ते मी अ त्यांना, ज शाळेचा अभ्यास असतो वगैरे त्यांचा दिलेला असतो, त्या पद्धतीने घेते. त्यांच्यासाठी कम्प्युटर पण मी घेत, मग कम्प्युटरचं पण वर्क असेल तर ते पण करून घ्यावं लागतं, आणि मला स्वतःला पण नवी नवीनकसिकील शिकची खूप आवड त्याच्यामुळे मी पण कमप्युटर व श असते मला जेव्हा रात्री चा टाइम भेटतो मोस्ट ली, कमीच भेटत असतो, तरी पण मी मला वेळ भेटला की मी ते शिकत असतो. नवी स्किल्स अस की अ व्हिडिओ बनवणे, एडिटिंग करणे वगैरे येते त्याचे कोर्सेस असतात, ते कोर्स बघणे त्याच्यामध्ये शिकणे. त्या परत प्रत्येशी, हा ट्युश नाही लावलेली ऍक्च्युली अजून तरी नाही, आताच चालू झालेले आहेत स्कूल वगैरे शाळा वगैर, त्याच्यामुळे अजून तर काही ट्युशन नाही आहे, आत बघायचं पुढं आहे कसं कसं, काय काय,
अगं मला तर सगळ्यात मोठा टास्क ना, म्हणजे माझ्या मुलाचा अभ्यास घेणं हाच मोठा टास्क वाटतो. मला तू किती पण काम सांग, घरातली, बाहेरची मी सगळे करेन. पण तेचा अभयास घेणं म्हणजे बापरे तो करतच नाही अग मी अक्षर्षा म्हणते, त करतो ना आपण कुटीला येते मी अक्षरशः त्याचा अभ्यास घेतताना तर त्याविषयी थोडं सांग ना मला, कसं करू मी काय घेऊ त्याच?
एक तर काही काही मुलं अशी असतात ना. कि अ त्यांच जेव्हा ते अभ्यास करतात ना तेव्हा त्यांच अभ्यासात लक्ष लागत नाही. ते समोर जरी तुम्ही वही पुस्तक काही ठेवलं असेल, ना तरी ते इिकडं बघतील तिकडं बघतील. त्यांच समोर लक्षच नसत मग अशा मुलां, थोड सांभताना किवा त्यांच लक्षएकघरेत करण्या थोडस आपल्या काय म्हणा च प्रब्लेम निर्माण करतत, तर अशा वेळेस काय करायचं त्याला त्याची आवड काय आहे कशामध्ये आवडतं जस कि त्या टीव्ही, बघायला आवत त्या चित्र करायला आवडतात, त्याला दुस काहीतरी करायला आवडतं, ते त्याच्या आवडीप्रमा तेला विचरत राहायचं, आणि तू एकदा आपल्या बरोबर, खुल्ला क कि बाबा मोकळा झाला म्हणजे त्याला विचारते, अरे बाबा टीचर किंवा आपली मम्मी आपल्याबद्दल अस विचारते की आप तुला काय बघायला आवडतेय, अ तू काय करणार आहेस का, तुला मी हे घेऊ का? किंवा तुला हे कार्टून लावून देते, किंवा असं काहीला थोडंसं आमिष दाखवलं ना, आणि त्याच्या पद्धतीनें थोडास हे हे केल ना तर तो अभयास करतो, पण अश्या वेळीस कस होत तर तुम्ही तेला खूप असं तर दबाव आणत असेल, की तू आता कंप्लेंट च केलं पाहिजे ते सगळं, पूर्ण च झालं पाहिजे नाही तर मग तुला मी अ दुसरा काहीच करू देणार नाही. तुला खेळाला जाऊन देणार असं नाही, करायचं कारण की मुलांच थोडस एकाग्रता कमी होते ना. कमी असते. मे बी हळू, हळू वाढत जाते, त्यांची एग्रता पण हना, थोडस त्यांच्या कलेणच घ्यावं लागत, तर त लक्ष देतात.
अगं पण मग चिडचिड होते ना सखी, बघ एकतर आपण बाहेर जाऊन पण काम करतो. करतो घरातल पण आपल्याला बघायच असत आणि त्यात मुलं पण कशी असतात आ मी पण हे, फॉलो करत होती, हा अगदी. आता मी बाल मानशास्त्राचा अभ्यास पण, म्हणजे तर अर्थातच एक डिग्री मिळवण्यासाठी का म्हणत नाही, तो पण मग मी थोडंफार ते वाचलेलं होतं. आणि मी पण वैयक्तिक रित्या मी बऱ्याचा त्या गोष्टी मला पण, आवडतात. किंवा मला पण वाटतं की नाही त्या खऱ्या असतात, त्या आपण हे करायला पाहिजे मुलांवर अप्लाय करायला पाहिजे. पण कसं होत माहिती आहे का, आता तो बघ त्याच फर्स्ट इयर गेलं ओके म्हणजे लहान आहे तो अजून हा, तर पहिल वर्ष असच, म काय म्हट ठीक लान आहे त्याला अजून का गोष्ट कत नाही उमत नाही हो ल असना म्हणजे मीो टच्या बाबतीत आळ मी आळ नव्हते पण मला पण खप अभ्यासाच्या बाबतीत वगैरे खूप हे नव्हतं किंवा लवकर गो गोष्टी समजायच्या नाही वगैरे हा म मला वाटायचं की होईल दुसऱ्या वर्षी दुसरं वर्ष ह आमचं असच गेलं आणि आता तो तिसऱ्या वर्षात आला तरी पण त्याचे तेच की रायटिंगच्या बाबतीत थोडं अक्षर पण त्याच खूप घाण झालेलं आहे मग त्याच्यामुळे मला खूप टेंशन येतं आणि कधी कधी वाटत कि आप आपला निर्णय चुकला की काय आपण थोडं आधीपासूनच थोडं स्ट्रीक राहायला पाहिजे होतं त्याच्या बाबतीत असही वाटत. काय मग त्याच्यामुळेचं मग समजत
अ ऍक्च्युली कसंय मी ना नॉर्थ म्हणजे नॉर्थ म्हणजे कोणती दिशा येते? ते नॉर्थ साईड ला आम्ही भारताच्या हा उत्तर दिशेच्या तिकडे आम्ही राहियला होतो तर तिथे मी इंग्लिश मिडियमला आपण टीचर म्हणून ज अ शिक्षिका म्हणून पाहिलेलं आहे. काम केलेलं आहे तर मला असं जाणवलं की लहान मुलं जे असतात ना जोपर्यंत तुम्ही त्याच्या त्यांच्यावर दबाव आणताना तर ते तुमच मानत नाहीत. ते उलट बंड करून उठतात म्हणजे मी करणारच नाही तू काय पण कर
मी तु थोडं थांबवते कोणीतरी गेस्ट आले कोणीतरी मी तुला थोडं थांबवते एक पाच मिनिटांनी करेल मी तुला
हो हो हो चालंल ओके ओके बाय थँक यू